हॅलो जेवलीस का नाही?
नाही अजून तू?
नाही आता पावभाजी बणवायला लागले.
हां मी पण आता जेवण म्हणजे झालं आता जेवण जस्ट. हम्म
मग काय स्पेशल बनवलय?
आज काय नाही आज मोदक आहे.
हां संकष्टी ना.
हा संकष्टची तू करत नाहीस काय?
नाही अग माझं कसं
ह हॅलो
ते कसं बाळ लहान आहे. हम्म रेंज प्रॉब्लेम मुळ होत असेल ते कस बाळ लहाण आहे असू दे ते करत करत ते सुटले जी सवयच मोडली माझी संकष्टी
हम्म होय स्वामिनी आता मोठ
होय तीन वर्ष पूर्ण झाले की तीला.
हा हा स्कूल ला जाते काय का नाही अजून?
लय तिला ह्याच वर्षी स्कूल ला व्यास अकॅडमीला मग घातलय.
हा हां बर बर. जेवण सगळं झालं अजून करायला लागलेत.
पावभाजीचा बेत.
हम्म
जरा सगळ्यांना आमच्या पप्पांना खायची होती पावभाजी मग मीच चांगल बनवते मग मला म्हटले बनव. आणि जास्त असं बाहेरच म्हणजे हो जाते की.
हां हा.
तो झालं की, कॉलेज ला असल्यापासूनच जाते.
होय, हम्म हम्म. इकड सासूबाई त्यांनी बरे तिकडच्या सगळी त्या त्यांनी इकडे आल्यात.
हो आलेत की.
हां हां. सगळे एकत्रच करायलाय काय, का इकडं करायलात?
नाही एकत्रच करायलोय.
हां
मग ते कसं ते आम जास्त कस बाहेर, म्हणजे बाहेर पण बनवतात चांगली. पण घरातली जरा हेल्दीच असते ना, आणि क्वांटिटी पण आपल्याला म्हणावते कि खायला भेटत्या काय, त्यामुळे मला घरीच बनवायला लाव त्यात मला पण आवड आहे ना वेगवेगळ असं बनवायची, खायची, मग मला घरी बनव म्हणतात, मग मी घरीच बनवत असते. पावभाजी, मिसळ हं, सगळं हेल्दी हायजेनिक
होय.
मग माझी छोटी मुलगी पण तिला जरी मंचुरियन तेन खाऊ वाटले, मी घरीच बनवते सगळं.
हम्म, सँडविच हां, बघितलंय तुझ स्नॅप असतोय. बघितलंय, हम्म.
ते कसं. घरातच, आणि भरपूर मानसोक्त असं खायला भेटतेय. बाहेर कस आता पावभाजीला सत्तर रुपये. दोन पाव देतात, आणि प्लेट भर भाजी, हम्म. अन, थोडी तेवढी पुरते का आपल्याला, नाही. आणि त्यात ते कधीच तेल सारखं सारखं
कधी होय, आणि पाव पण कुठले आणतात काय माहिती? शीळे होय.
एक एक ठिकाणी भेटते सोडा हायजेनिक. पण त्याचे रेट पण, जास्त असत्यात.
होय.
त्यामुळे घरीच केलेलं बेटर वाटते, फ्रेश सगळं आप पण भाज्या वगैरे आणलेल्या असतात, शुक्रवारचा बाजार भरवतो ना. मग आमच्या शुक्रवारच सगळं भाज्याची खरेदी पण करतात.
हम्म हम्म बेस्ट आहे मग. हम्म, फ्रेश फ्रेश भाज्या, फ्रेश फ्रेश सगळं जेवण.
सगळं फ्रेश, हायजेनिक खायचं. आणि मुळात आता बघतेच ना ग निउजला ते अ सगळं बाहेरच खाऊन. अ विष बाधा झाली, हे झालं एकाचा मृत्यू, आता परवाच कुणीकडची न्यूज होती. ते मंचुरियन मध्ये काहीतरी, पाल सापडली होती.
होय होय, मंचुरी मध्ये पण, आणि ते नायलॉन बनवायला लागलेत आगं पनीर पण.
हो त्या आता ते कोण त्यांचे मला नाव आठवनाच बाई. त्यांनी सगळं आता फेक जे भे तळाय तेन तेच बंदी केले की, त्यांचं नाव आठव ना ग.
कायतरी नाव आहे मला पण नाही आठवत, ही कायतर ग. अ
न्यूज ला आलत परवा होय त्यानी बंदी केलेली ते खायचं ब म्हणजे कोण बाहेर जर खात असली तर त्यांना ते ते नकोच म्हणजे ते पार्सलच नाही मिळणार पण नाही आणि ते अव्हेलेबल पण नसणार काहीच नाही.
हम्म हम्म तेच की सगळे ते आणि ते हेच पण बघतीस का मिल्कच ते कुठलं केमिकल आहे ते पाण्यात घातलं की सगळ दूधच दिसतय ते त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यात कि होय असं ते पाण्यात घातलीस ना, दूधच दिसतय, एक पळी भर केमिकल घातलीस की नाही. तर अस पीप भरुन दुध तयार होतय.
आई शपथच काय रे बाबा
हम्म
भारीचय एवढं भेसळ करायला लागल्यात म्हटल्यावर जीवन बघकी ते खाण मृत्यू
ते हार्ट अटॅकच प्रमाण तरी आता तर लहनांपासून सगळ्यांना येतय.
हम्म जीव जातात तसल्या पावडरी तेन वापरून
हां
ते मिल्क पावडर मध्येच म्हणायलास ना
हो. बाकी आणि काय मोदक तेवढे आज स्पेशल मग तुम्ही उकडीचे करताय काय?
उकडीचेच मोदक आणि हे काय ते तांदळाच्या पिठाचे पण असतात खरं गव्हाच्या पिठाचे जास्त आवडतात. कारण तांदळाच पिठ जरा असं हे वाटते ना सारखं हे होतय तांदळाचे करते. होय हम्म कोकणी
उकडीचे मोदक म्हणतात.
हां ते उकडीचे मोदक होय. आमच्या इकडे दररोज म्हणजे कायम असे गव्हाचेच करतात. कधी तर ते गणपती तेन असले सण असले ते हा. गणपतीत आलं की नये हां गणेश चतुर्थीला फक्त किनय ते मान असतोय गणेश चतुर्थीला त्यावेेळेला ते एकवीस मोदक वगैरे असतय की नाही. त्यावेेळेला तेवढं ते तांदळाच्या पिठाच करतात आणि आता मसाले भात
बा मध्ये व ड्राय फ्रूटस तेन एकदम बारीक करून घालायचं छान लागतेत. ते अस करून बघ कधी तरी एकदम ड्राय फ्रूटस बारीक करून घालायचं आणि ते थोडासा खवा तेन घालायचा सारण्यात छान लागते.
हा हा हम्म हम्म केलीस काय आधी
हो मी करते काहीतरी नवीन नवीन ट्राय करत असते छान लागते. केलेल मी
हां हां.
परत मी एकदा नाचणीच्या मोमोज पण केलत आठवते का आपल्या कॉलेजमध्ये ते कोणतं नाव आठवना बाई भरड धान्याचे पदार्थ बनवून आणायचे होते ते. मिलेटस हा मिलेटस तेव्हा तेव्हा आ मी आणलेले नाचणीचे मोमोज बनवून. ते इतके सगळ्यांना आवडले की पर्यवेक्षक यायच्या आधी संभव हो गायत्रीने नाचणीचे सूप बनवलेली अ परत नाचणी हे बनलेली मोदक नाचणी सोप हा असं बनवून आणली होती
हम्म
मग ते माझं पर अ ते सु सुपरवायझर येऊपर्यंतच सगळं खाऊन संपवलेली इतरांनीच त्यांना ते भेटलंच नाही द्या आणि कस ते गरम गरमच छान लागत. सगळं क्रंची ते असतय सॉप नंतर
तेवे
मी फ्राय मोमोज केलेलं ना ते मोमोज फय केलते ते मोमोज नव्हते. हम्म
ते म्हणजे कसं पोटात तसच हम्म आणि ते काणी पचत पण नाहीत लवकर ते लैवेळ खल्ल कि नाही ते ना
नाही पचन्यासारखं का हा ते बाकीच मैदा बनवतात सोड बाहेर. मैदा आणि मैद्याचे पदार्थच नसतेत हम्म नाचणीचे छान होतात. कॅफे मध्ये बघितलेस तर सगळ्यात जास्त अन्य कोबी चा वापर करतात आणि त्यात काय रस नसतय काय नसतय सगळ ड्रायच असते ते. मी तेव्हा मिक्स कॅरट, चीज वगैरे असं घालून केलं होतं कॅरट घातलेला कोबीच घात घातला होता.
हम्म हम् चालतय.
आणिक तू पण काहीतरी असे नविन नवीन ट्राय करत जा.
हं करतोय की कधीतर हं ते पास्ता वगैरे असल ते हम्म होय
कसली पार्टी?
पास्ता वगैरे गं पास्ता तेन ते व्हाईट सॉस पास्ता वगैरे असल बनवलेलं मी. पण हम्म पास्ता घरी असल्यावर संडेला ते ह व्हाईट सॉस ते. आणि हे पण अ काय ते नूडल्स वगैरे असलं हेल्दी नूडल्स असतात बघ ते आपण अ गव्हाचे हा बघी केलं तेच. की तेच सांगायलो ते सगळे हां आपले हां घालून केलं होत केलेलं मी पण
ह छान होतात ते नूडल्स मी माझ्या मुलगीला तस करून देते की एकदा.
होय आम्ही पण घरी म्हणजे भाऊ आहे छोटा त्याला पण मी एकदा ट्राय करून दिलत दिदी मस्त झालत म्हणायला लागलेला तो छान झालत ते. आणि मोमोज पण गव्हाच्या पिठाचे बनवलेले गघ सगळे फ्रूट होय सगळे कनी ह्याचेय. हम्म मग काय ते पालेभाज्या सगळ्या. आपलं बीट वगैरे. केळंम. हे, ते सगळं घेतलेलं आणि कॅरट आणि आणि, काय काय होतं त्यामध्ये. हे, स्वीटकॉर्न वगैरे घालून असं, केल होत. छान झालेलं ते. हम्म्, छान झालेलं. सगळं मिश्रण म्हणजे, केलेले एकत्र आणि नंतर, चपातीच पीठ असतय की नाही. ते चपातीच्या पीठमध्ये हे करून. अ आपण लाटून, थोडी-थोडी. छोटी-छोटी पान लाटून. मग, त्यामध्ये सारण ते भरलेलं. फ्राय केलेलं. छान, झालत ते. सॉस तेन, घालून. आधी फ्राय करायच शेवटला लय छान लागतय.
हां तेच की मग तेच ना गरम गरम तरच चांगलं लागत ते, नाहीतर नाही लागत.
आणि त्याचेे शेप्स पण मला पण, भरपूर आवडले. म्हणजे केलेले, फोटोज हा. ती कणी, ट्राय करून करून सवय झाली. ती मस्तच वाटतय, ते करायला.
हा
बा
चालल काही नाही बघा आता, बनवते पावभाजी आता खायचं.
हा
झाले निम्म्यापैकी, करते अनं खाते. तू पण जेवणार अशील ना?
होय, आता जेवणार बघ. सगळं आता जेवण रेडी हाय आता नऊ किती? नऊ पंचेचाळीसला हाय चंद्र उदय आज, वेळान आय आज
जेव जेव मग हं आरती वगैरे करा. जेवा, चालेल. ठेवु का म? बाय.
हा, बाय.